हॅलो हॅलो हॅलो
अच्छा आजच्या डिजिटल युगात मोबाईल क्रमण ध्वनी हा आपल्या जेवणाचा अ अविभाज्य भाग बनला आहे यामुळे द दळ दळणवळण जलद झाले अज असून जग जवळ आले आहे मात्र कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे मोबाईलचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे तोटे आणि दुष्परिणामही आहेत मोबाईलचे फायदे अजलद संपर्क मोबाईल मुळे अ जगाच्या कोणत्याही कोणा कोपऱण पासून कुटुंबियांशी किंवा मित्रांशी सं सं से सेकंदात बोलणे शक्य झाले आहे जसे की ऑनलाईन प्रशिक्षण इ ंटरने इंटरनेट आणि विविध शैक्षणिक ॲप्समुळे उदाहरणार्थ विकिपेडिया मोबाईल कुठेही आणि कधीही शिक्षण घेणे किंवा माहिती मिळवणे सोपे झाले आहे आर्थिक व्यवहार व सुविधा आता मोबाईल बँ मोबाईल बँकिंगमुळेचमुळे घर स घर बसल्या बिले भरणे बिले भरणे पैसे पाठवणे यू पी आय शक्य झाले आहे तसेच कॅम कॅमेरा क कॅल्क्युलेटर अलारम आणि जी पी एस यांसारखे साधने एकाच उपकरणात उल उल उपलब्ध साधने उपलब्ध आहेत मनोरंजन गाणी टेकणे चित्रपट पाहणे आणि गेम्स खेळणे यांमुळे मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे मोबाईलचे तोटे आरोग्याचा धोका मोबाईलच्या अति वापराांमुळे डोळ्याचे आजार डोकेदुखी आणि निद्राणाशाची समस्या उपगते आणि अं स्क्रीन मधून निघणाऱ्या निळ्या प्रकार
जसे ब्ल्यू लाईट डोळ्यांना इजाात होते वेगवेळेच्या ओफ्या सोशलेि मीडिया आणि गेम्सच्या आहार अरी गेल्या नाही विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील व उतरण्या ज महत्त्व वेळ वाया जातो पड हो हो तर बोल
प तू जरा बागे बीगे पण हय आवाज येेर
महारची विद्या व तरुणच्या महत्त्वाचा वेळ वाया जातो सायबर गुन्हे ऑनलाइन फसवणूक डेटा चोरी आणि व्यक्ती भतिक माहिती लक लक होण्याचे पर प्रमाण वाढले जाते आहे ह सामाजिक ध्रुवा सतत मोबाईल म डोके घालून बसले ल्यामुळे व्यक्तिक कुटुंबांपासून आणि प्रत्यक्ष सामाजिक जीवनापासून दूर दुरवात चालली आहेत मोबाईल हे माणसाच्या प्रगतीचे एक उत्तम साधन आहे जर आपण त्यांचा उपयोग नाही मर्यादित वापर केला तर ते फायदेशीर ठरते परंतु अति अतिवापर टाळून तंत्रज्ञानाच्या गुलाम व बन बन बनत बनता त्याचा वापर आपल्या हितासाठी करणे गरजेचे आहे जस त्याच्यामुळे खूप ख अनेक फायदेही होत पण तसे तोटेही होतात
हो का